हा बोल.
ऐकू यायलय का आता?
जेवलोय की.
मला पण यायले आता.
यायलय.
हां. बोल बोल हॅलो.
हा बोल.
काय करायलायस?
जेवलास?
जेवलो बघ. तू?
जेऊनच बसलोय. काय करतोय.
हम्म. काय नाही दमला असशील.
कुठला घ्यायलायस तू?
चर्चे च्या खालच.
नाही. हॅलो.
हा.
काय करतोय म्हणलं?
काय नाही दादा. जेवण करून बसलोय तू?
हम हम. मी पण आत्ताच घरी आलो.
हम्म हम्म.
आज जरा खूप काम होतं नाही.
हा हा. दमला असशील ना आज भरपूर.
हा हो रे.
हम्म हम्म.
मग काय म्हणतो?
काय नाही बघ.
हम.
घरातल्या
उद्या होय. मग काय नाही बघ. सकाळीच एकदा जिम करणार. मग अभ्यास करणार. इंटर्नशिप करणार हेच की आणि काय करणार आहे.
ह हा अभ्यास करणार.
हाय ठीक सुरू आहे. कंटाळा यायलाय. खरं काय करायचं. करायला तरी पाहिजे.
रोज थोडा अभ्यास केला की ताण येत नाही रे. रोज थोडा थोडा करायचा.
हा हा हा बरोबर आहे. बरोबर आहे सोड तु तुझं पण खरं. थोडा थोडा असा किती करणार आहे बघ. लय कराय लागतोय रे काय करायचं.
हो ते पण आहे सोड. मोबाईल जरा कमी वापरायचा ना मग.
आ.
मोबाईल थोडा कमी वापरायचा.
आ तेच तर जमत नाही नवय फोन घेतल्याशिवाय मला कराबच नाही काय सांगू तुला आता.
हो का?
हम्म हम्
ते तर मला पण जमत नाही सोड पण, प्रयत्न करायला पाहिजे.
ह्म तू पण कर झाला बरोबर आहे. बरोबर आहे.
हम्. म मम्मी काय करते.
का नाही टी व्ही बघाल्या भावाबाहेर गेल्या.
हो का?
हम्म.
पाऊस तेन आहे तिकडे.
हाय, हाय, पाऊस आहे आमच्याकडे भरपूर. तुझ्याकडे?
हम्म हम हा ब
हम.
मग सुट्टी दिवशी काय प्लॅन वगैरे फिरायला जायचा.
जयल की फिरायला खूप दिवससाला आपण फिराय केलो नाही.
हा तेच की. धबधब्याला जाऊ म्हणतोय मी.
जाऊया कि धबधबा नाहीतर कुठल्या तरी किल्ल्यावरती जाऊया.
हा किल्ल्यावर पण चालेल सोड, पण सकाळी लवकर निघाय पाहिजे
अ सकाळी लवकर न घ्याव.
म्हणजे, जास्त कॅमेरा आहे का तुझ्याकड?
आपण जाऊ आो आपण मी कॅमेरा घेतो.
हा कॅमेरा घे पायला पहिला फोटो काढायला म्ह मी ये ना
हा.. अरे आठवणी राहत रे कॅमेरा घेतली फोटो बिटो घातली कसं आपण लक्षात राहते. आपण गेल तू कुठ तरी फिरायला किल्लात बघायला असं.
हा ठेवून यात बरोबर आहे सोडती पण
हा तुला माहितय काय? आपण लहानपणी सायकलवर न फिरायचो.
अरे होय माह आठवता येत सथोड आई वओरडायची संध्याकाळ होण्या आली अधारक होण्याली घरी आहे
अ आपण ऐकायचय
हा अजीबात नाही.
हम्म त आता ते दिवस फक्त आठवले की मचच्या आटते फघ हम् दादा तुझी पहिली काय मी आठवते का तुला.
वय पहिली का माई बघ पहिल्या पगाराात नाईला साडी घेतली होती.
हा आई आई खू चालती माहिती आहे का तुला.
कोच भरपूर.
मलाही नोकरी लागेली की मी आईबासाठी काहीतरी घेणार आणि त्याझसाठी पण काहीतरी घेणार.
हो, हो, नक्की घ त्यांना त्यापेक्षा आनंद मोठा नाही.
ह्. होय. होय. होय.
हम् आणि स्वतः होरी खर्च कर. फिरून घे हम्म
पजके
हम्म तेच, हा तेच की
हम्म.
मग काय म्हणतोस?
काय नाही ओ
काय करतोस?
काय नाही आपलं आय पी एल सुरू झालं की आपलं पुन्हा भांडण सुरू आहे बघ
होय ते तर आहे भांडण भांडण तर का होणारच
हम्म ठीक सर चर्चात येन कर मुंबई जिकणार एम आयच जिकणार
आई मग मग तुला बिर्याणी खाऊ घालीन लक्षात ठेव काय बिर्याणी देणार तुला मी.
जिंकली तर
हा आर सी बी जिंकली तर मी तुला बिर्याणी देणार.
हा हा ठीक आहे आणि एम आय जिंकली तर
काय झालं?
एम आय जिंकली तर मी तुला देईन.
बरोबर बघ हा ठरलं शंभर रुपये द्यायच हम्म हम्म हम्म.
मग जिम ला कितीला जाणार आहे.
उद्या बघ सकाळी सहा ला जिमला जाणार आहे मी. सहा साडे सहा वाजतात मला जिमला जायला अह.
जाग येते काय लवकर?
होय तीन तीन चार चार अलार्म लावून ठेवतोय मी. साडेपाच वाजलं की अलार्म माझ सुरु होत्यात. कॉय कॉय कॉय कॉय करायला.
मग तु कितीव्या अलार्म ला जगतोस.
आह.
किती वेळा अलार्म ला लावतोस?
मी चौथ्या.
होय काय.
हा हा.
मग काय म्हण
काय नाही बघ
हम्म.
हम्म हम्म.
काय कर
आता जरा आता आता जरा युट्यूब वरती जिमचे व्हिडिओ करत बघत बसणार
हो ना पुन्हा जिमचे व्हिडिओ
आ
पुन्हा जिम चे व्हडिओ काय
व्हय.
हम्म.
हम्म.
काय बघतोयस जीम च?
जिमच जिम कशी करायचं जिम साठी प्रोटीन तेन कुठल घ्यायचं. असंच की कशा कशातून आपल्याला प्रोटीन मिळतय. हिच बघत असतोय हम्म.
एक्सरसाईज
हो एक्सरसाईज.
आधी हा आधी जुन्या नीट करत जा मग नवीन बघून पूर्ण
एक दोन मिनिटं थांब काय दोन मिनिटं थांब.
हा हा.
हॅलो.
हा बोल.
शेवटचा शेवटचा.
हां.
हा शेवटचा. हम्म हम्. हम्म, हां बोल की रे आ?
झोपला न्हवतास ना?
अ नाही युट्यूब बघत बसलोय सांगितलं हुतं की तुला.
हा हा.
हम्म.
जिमचे व्हिडिओ?
हम्म, नवीन नवीन एक्सरसाइज बघत होतो.
नवीन एक्सरसाइज आधी जुन्या नीट करत जाय एक्सरसाइज रोज नवीन बघून उपयोग नाय.
अरे बरोबर आय तुझं पण काय जुन्या करत जायलो की काय नवीन काय शिकणार कस म्हणून मी नवीन काय
तस नाय ते पण बरोबर हाय सोड पण जुन्या हायत त्या नीट करत जा.
हम्म.
चाय, जेवण झाल बघ आज क नई पीठल, भाकरी, कांंदा असं कायतरी केलंती मम्मी न, आवडत नाय मला खरं काय
माझ्या आवडत हो
आय मर्दा.
तू असतास कणी इथ तर म मज्जा आली असती तू खाल्ला असतास.
हम्म, लवकरच येतो की.
हम्म, खरच का -काय खरोखर येणार?
होय हो शनिवार रविवार सुट्टी हाय.
हम्म हम् हम्, बर बर म आपण संध्याकाळी चहा प्याला जाऊया शनिवारी संध्याकाळी.
होय चालतय चहा वडा पाव पण.
हम्म हम्म, आणि आइस क्रीम पण अ.
होय होय, संध्याकाळी आईस्क्रीम खायला
हा, हा.
हम्
उम.
मग.
अरे, किती खाणार? अरे, जिम करतो ना.
हम हम, जीमच्या नावाखाली काहीही.
अ... दादा, तुझी बाईक कशी चालल? चालवली.
हा, छान! पण सर्विसिंग करायची आहे रे.
हम्म, मला एक राइड मारायचा आहे.
नीट चालवाय येत्या ना तुला.
अरे, शिकण रे, तू शिकवतोस की मला.
होय होय, मी हाय सोड, पण हेलमेट घालायचं कायम.
अय, ते कधी विसरत नाही की.
हा, मग छान आहेस.
हां, ह. दादा, आपल्या गावात नवीन चहाची टपरी उघडली आहे, माहितीये का नाही तुला?
खरंच, कशी आहे रे?
ए, भारी हाय कटिंग चहा तर मस्त मिळतोय तिथं, कॉफी वगैरे भारी मिळत्यात.
हा, मग शनिवारी तिथेच जाऊना आपण.
चालतंय, जाऊया तिथंच जाऊया आपण.
हम, पण बिल कोण देणार?
आ. तू मोठा भाऊ हाईस, म्हणजे तुच द्यायचं.
काम आलं की मोठा भाऊ आठवतो का तुला?
मग बाकीच्या वेळेस पण आठवतोसच की.
हम्म हम, चल, यावेळी मी देतो, काय विषय नाहीे.
हा, पुढच्या वेळी मी देतो, ओके.
ओके, डन.
हा हा हा.
कुठं आहे त्याची पानपट्टी?
पानपट्टी प अ... आपल्या घरापासून ना प पल्ली क दोन गल्ली सोडून हां, पुढच्या चौकात दोन गल्ली सोडून.
हां हा. आणि काय मग, नवीन चित्रपट वगैरे काय?
पिक्चर होय, पिक्चर म्हण रे, चित्रपट काय तू कामाला तिकडं लागल्यापासनं सगळी भाषाच बदलाल्या तुझी. हां, हा. अजून नाही बघितला तु पिक्चर.
होय का, मस्त आहे म्हण रे. हां, हा भारी आहे ‌म्हटलो.
हा, हा. आपण एकत्र जाऊया की शनिवारी.
चालतंय, मग तिकीट काढून ठेव, बुकिंग कर. शनिवार नाही तर रविवारच.
हम्. हम.
पॉपकॉर्न तू घे खरं.
पॉपकॉर्नचे रेट बघूनच रडायला ते बा ल‌ई महाग असतात
हम् हम् हम्. म्हणून म्हणून बाहेरच खाऊन जाऊ काय?
हा. हा. तेच म्हणतोय ना. हा तेच म्हणतोय मी पण. बर.
मग.
तुला आठवत आहे का रे? आपण लहानपणी क्रिकेट खेळताना शेजारच्या काकांची काच फोडली होती. दोघं मिळून.
काकांच्या घराची फोडली होती काकांची कशाला काच फोडत ची आपण.
हा तेच ना काकांच्या घराची.
आणि आपण दोघं पळुन गेलतो.
हो. बाबानी संध्याकाळी पकडलं खूप ओरडा खाल्ला मारलीत पण खूप. हम्.
हम्म.
खर दुसऱ्या दिवशी परत आणि तिथं.
अ तेव्हा भेती भीती नव्हतीच रे आपल्याला.
हा. तेच.
हम्. ते नाही दादा पुढच्या दोन तीन वर्षात एक कार घ्यायची हाय.